हॅलो!
हा बोले ना ते
हा काय करताय
काय नाही बास संडे त्यामुळे सगळे घरी मुलगी पण मिस्टर पण त्यामु निण ' चाललाय जरा त्यांच्यावरज टाम घालायच.
हा हा हा संडे असल्यामुळें काय निवांत असतं सगळ्यांचं.
होय होय होय संडेला निवांता सुट. असते दोघांना पण घरी असतात जरा.
हा हा हां ह ह काय पाऊस वगैरे आहे का आज.
आहे आहे सकाळपसून चालूय पाऊस थांबून थांबून येतोय. सकाळी खूप मोठा होता पाऊस दुपारपर्यंत मला वाटते दीड. र्यंत काहीतरी होताच सलग पावसतं जरा उघडलंय.
हा हा हा.
कमी येते असं चाल.
कमी येत हो इथं काय सकाळपासून ऊनच आहे. पण असं आता वातावरण झालंय मता काय करतेय काय माहिती मग.
यावरची पाऊस फार कमी आहे असं म्हणायला गेलं तर.
हो हो हो फारच कमी आहे पाण्याचा प्रॉब्लेम वगैरे जास्त. कोल्हापूरला तर पाणी येतच नाही बघा एक दिवस साड येत.
एक दिवस अजून पण पवळत म्हणजे पाऊसच नाही त्यामुळे काय करणार. तर ना एवढी अजून फुल भरली पण नाहीेत. तोपर्यंत पाऊस आणि थांबला असं झालंय आ गेला आठवड्याभर तर आठ दहा दिवस तर काहीच नव्हता पाऊस.
नव्हता नव्हता हो पाऊसच नाही आता. म्हणतात वीस तारखेनंतर चालू होणार आहे पण काय माहिती काय होतो. निमा पावसाळा तर गेला आता हो हो. काय चहा वगैरे झाला का.
नेहमी चहा निघेतण वगैरे करायचेंय अजून चहा. जर झोपले त्यानी पण आराम झालाय त्यांच. आता नंतर थोड्या न करायचंय तुमचं झालं आवरलं.
हो आत्ताच चहा घेतला.
हम् हम्!
हा आता ज्येष्ठच च घेतला काही सोप. ग वगैरे किती असा का लू करत.
हा सा साडे स सात ला सातला केलं तरी आठपर्यंत आवडते सव्वाठ ला म्हणजे जेवायला बसतोय आम्ही. हा होऊन जाते काय आम्ही इथं कस. मीेस्टॉरं मुलग तगिकच असतो ना मग तन लोकांचा स्यंपा करायला कि वेळ लागतो.
वेळगत नाही हा.
हा पटकन होऊन आता ज्युनियर केचेल त
ज्युनियर के जीला आहे का हा हा ह
तमुळे काय हा मग तमुळे काय तासाबरो होऊन जात दोन तीन माणसं स्वय म्हटलं की गरम गरम झालं क लगे सव् आठला म्हणजे जेवायला बसतो आम्ही मगा सहते
हो आता जरा गरम गरम म आवडतं नाही तर हे होतं मग थंड खायला नको
नको वाढता पाऊस गार हव तर जरा गरम गरम खाल्लं कि बरं पडते आणि त्यामुळे पहिल्यापासून इथ सवय पडलाय ना की आठ साडेआठ लार्ंत म्हणजे जेवाला बसलेलो असतो अण निवांत नऊ साडे नऊ पर्यंत म्हणजे सगळं वरुण निवांत बसलेलं असत
हा हा हा चांगलं आहे आपलं म्हणजे निवांत म्हणे बी जरी झोपायला वेळ झाला
नाही लवकर जे होत झोप काय एवढं लोक लागत नाही सुद्धा कारण घरात वगैरे कोण येऊन दहा सव्वादाला झोपतो आम्ही सव्वादा वाजून गल्यावरच झोपतेो तोपर्यंत असते मग. वले पणगे झपड. नाही ना जरा स्वतंत व्हायला पाहिजे म्हणून त्याविषयी नऊ पर्यंत जेवन आवरलं की कसं. तास स्वातच तर मिळते बसे जरा बसेच होते घरातन वगैरे फोन येतात बोलेयच त्यांच्यासोबत. मग झोपेलाय.
ि ते काय हे टायमिंग काय आहे तिची स्कूलची, साडेबारा पर्यंत आता जुनियरला आहे त्याला असेल आता नंतर फर्स्टला वगैरे गेल्यानंतर सकाळी असेल.
हा टाइम वाढेल ना असं होते टाइमिंग वाढते आता नर्सरीला होती तेव्हा बारापर्यंत होते. आता ज्युनियर ला गेल्यापासून साडे बारा केलं त्यां टामिंग,
हा हा हा ह ह आता सिनियर अजून फर्स्ट म्हटल्या हे होणार,
अजून एक वर्ष पुढचं आता ज्यनियर केजीम मग पुढच्या व सिनियर केजी मग फर्ट स,
हो फट स्टँडला जरा स्कूलचं टायमिंग वाढतं थोडा आमचा पण माझ्या पण मुलग्याच हो हो, सकाळी जास्त बघा त्याचं पण,
सकाळी कोणत्या कोणत्या वर्गात येतो आता,
तो सेकंडला आहे आता हा सेकंड आहे सकाळी आठ ते दुपारी दोन पर्यंत असते स्कूल,
ह् ह तेच मोठे होतील तस वर्गात जातील ना जसं टायमिंग वाढतच त्यांच,
टायमिंग वाढतं हो हो टायमिंग वातं त्यांच,
हम् काय नाही बघा,
हा हा आता मी आज नि म्हनताय जरा इकडे आले होते माहेर, हा जरा आमच्या भाच्याचा, सुट्टी नाही द्या भाजचा वाढदिवस होता हा त्याच्या ब्डेसाठी हा त्याच्या बड्डे साठी आले होते
हम् हम्
आता संडे होता ना आज मस् ूल पण सुट्टी हा त्यामुळे हो आ ध्ये मध्ये असत तर नसत झालं
हम्म
आता वाढदिव झाला त्याचा हो हो हो तेच
तुम्ही काही म्हणजे असं घरीच असतं का जॉब वगैरे काही करत
अ नाही हो घरीच असते मी मी असते मिस्टर असते असतात आणि माझा मुलगा सासूबाई असतो आम्ही चौघ जर असतो
हम्म
आमही ब्लाऊज आपलं ब्लाऊज आणि हे साडी पिको फॉल हा शिलाईकाम चालू असतं माझं. हा
ह् हम ह मग कस्टमर असतात का भर पूर की आता स्टार्टिंग आहे काय पहिल्यापासून किती वर्ष झालं करताय काय
आ बरेच वर्ष झाले एकदा आठ सात आठ वर्ष तर झाले. हम्म कस्टमर माझे आहेत. भरपूर आहेत कस्टमर.
हा हा मग ब्लाउज वगैरे अस रेट काय घेत तुम्हीं आस वगैरे. काय सिम्पल ब्लाऊज, डिझाईनचं म्हणा.
हा हा हां रेग्युलर म्हटलं तर आडीशे रुपये आहे.
हा
हा आणि डिझाईन वगैरे म्हटलं तर म्हणजे जशी डिझाईन सांगाल ना तुम्ही. तीनशे साडेतीनशे चारशे असं.
अच्छा रे डिझाईन नुसार रेट राहणार. मग तुम्ही पण म्हणजे सिमपल असं की बोडनेट परत प्रि्सॉडगैरे सग
हा सगळे हा प्रिन्सेस गड बोटनेट आता प्रिन्सेस घाटला, साडेतीनशे रुपये आहे. ह बोटणी गला कसा म्हणजे अ पुढं ब्लाउज कसा आहे, त्याच्यावरती अवलंबून.
हम् हम् ह् आता कर मोस्टली बोट नेकच जास्त. प्रिन्सेसकडन हेच करतात ना सगळेच त्यामुळं
असं म्हणजे जास्त हे करत नाही. ओर म्हणजे कोणतं ब्लाउज अस करत नाही. आधी कशी लेस वगैरे लावून वगैरे शोवून घेत होतीत आज.
ल ना तेवढं ते बरं वाढतेय मग.
आता लेस हा प्रकारच नाही झालाय.
नाही नाही कमी झाले आता.
आता फक्त
आधी मधल्या मध्ये ट्रेंड खूप आलं होतं ते लेस वगैरे लावून डिझाईन करायची स्लीवज लावा. बॅकला लावा असं करा पण आता इतकं ते नको म्हणतात.
नाही नाही आता काय सगळी बोटनेटच आहे. आता जसे पॅक असतील ना गळे.
हा छान दिसतं आणि ते दिसताना पण व्यवस्थित दिसते आधी सारखं नाही ते. तर आधी मध्ये मध्ये तर इतका ट्रेड आलथा. म्हणजे मला माझ्या लग्नाच्या आधी वगैरे कि डीप गोळा इतका डीपगोळा रे बापरे ते काय असं घ न घातल्यासारखं. पण सगळी पाट दिसत होती. ते बघणाऱ्यालाच. विचित्र वाटत होतं पण तच सगळ्यांची ट्रेंड आलथीया. आणि त्याला नॉड लावायं काय अर्थ आहे म्हटलं. ते मला बिकुल आवडत नव्हतं.
हो आम्ही पण मी पण एवढी शिवली. माझी स्वतःची पण नाही कधी, शिवली मी तशी.
ते कसं दिसतय ना कसं तर दिसतय आणि तेव्हा खूप सगळेनी हा तिनं बघितलं हा चांगलं वाटेल म्हणून. सगळे जण करायच स्ल्यूज पण एवढा शॉर्ट करायचा आणि ते कवा. ते मला तर मी एक पण माझं ब्लाऊज शॉर्ट नाही ठेवले. सगळे लॉंग लॉंग आपले आहेत. ना मग मला जेवढे बरे वाटतंय आणि फुल गळ्याचं बोट नेकच आपलं बरे वाटतंय ते.
हो बोटनेक पण कसं वाटतंय. पण राहत नाही. तेवढाच मधला पॅसेस असतो तो बोटनेकचा म्हणजे ओपन राहतो हा. तेवढंच डिझाईन काय असेल ते आणि भाई पण फुल छान दिसते त्याला.
छान दिसल. जवढे काटपदर वगैरे तुम्ही साडी घ्याल ना त्याला जेवढे फुल स्लीव्हस तु्ही शिवाय ना. ते चांगलं राहते दिसताना पण व्यवस्थित दिसतंय शॉर्ट अजिबात चांगलं दिसत नाही ते.
छान वाटतं ते
हम्
ते काय जशी फॅशन येईल तस आता पूर्वीची फॅशन पुर्ण आले म्हणायची.
हो. मग काय आधीच्या काही बायका, तसच फुलला गोळा वगैरे पव असं काही नव्हतं ते मध आपण म्हणायचो कि ते जुन्या म्हातार्या वहेकल सारख शेय शिवायं असं वाटत होतं पण आता ती परत परत आणि आली ती स्पॅशन
आता भाईला चुनी वगैरे अशी ह्याची अ बलून भाई वगैरे ते असते ते ती हा ते पण चालू आहे बघा आता हा किंवा सिंपल साधी सिंपल फक्त दोन तीन टक्स मारून वती फुगा जरी म्हणजे छान वाट
हम् छान वाटते ते पण नवीन आले अस
ते पण छान वाटतं ते
जसं कसं आहे साडी साडी कशी असेल त्याच्यानुसार ब्लाऊज म्हणजे स्लीवज नेकल डिझाईन क केलेलं चांगलं वाटतं ना कि त्या साडीला सुटेबल होईल ठरवाय लागते मग
हा हा हा हा साडीनुसारच ठरवा लागत ते आणि जसं कस्टमर असेल तसं ना कस्टमरांना जर फॅशन कशी आता आपण कसं घालतोय फुलबाई बोटणेक गळा किंवा पॅकगळा असतो एकेकांना आवडतो शॉर्टमध्येध्ये सगळं
ह ह
ते पण असस्त कस्टमर कधी कधी तसं ओपन कळा पूर्ण
हम्म पण राहते प्रत्येकांची आवड निवड वेगळी
आवड अशी वेगवेगळी असते ती
हम् हम्म
हम्म आणि काय संडेला काय फिरायला वगैरे गेला होता की नाही
नाही नाही पाोचते नाहीत आ मग नाही कुठे बाहेर काय घरीच
हो हो उन्हाळ्यामध्ये काय आपलं एक राऊंड आपला संडेला होतोच
होय जाऊन तेवढे कंटाळ त्यांना घरात बसून म्हणून जाऊन यायचं संडेला करडून
घंटा येतो हो मुलांना पण कंटाळ येतो आणि आपल्याला पण कंटाळेतो म्हणायच
हम्
काहीतरी बारीक अशी खरेदी पण असते
हो ते तर राहतेच भाजी वगैरे आणण्याचं काहीतरीे
हो हो हो काहीत बा घरातलं किरकोळ सामान वगैरे असतंच
हम्म
ह ह हे आणायचं ते आणायचं
हो की
हो हो हो तेच आणि काय मुलगी काय करते मग
खेळाय लागले तिझं काही चगलंय दिवसभरात झोपली पण नाही घरेत तसेच आहे ति बाबा घरात झोपायला वगैरे बघत नाही नाही तर रोज स्कूल मधून आलं कि झोपते झोपते लवकर. रोजचं तिथे आम्ही सवत आला कस लाईट बंद केलं ना ते लाईट बंद केलं एक अर्धा. तसं म्हणजे झोपी गेलेली असे पूर्ण अकराच्या आधी झोपलेली असत्यात. तिला पहिल्या लहान असल्या पासून ती सवय लागल्याना भले दुपारी किती पण वेळ झोपली. तरी तसंच हाय रात्री लेईट बंद केलं नाही एक अर्ध्यातच म्हणजे झोपत्या ती.
हा हा हा हा तस चांगलं आहे सवय म्हणजे. दुपारी पण जरा झोपली की फ्रेश होतात ना मुलं.
म ती दुपारी स्कूल स्कूलाचाला कसं सकाळी सात ला उठलेले असत ना मग दुपारी. हे करताना झोप तिला झोपवत असमी. हम्म चालते हो हो हो.